हॅलो हॅलो. हॅलो हा बोल. झाला का ब्लाऊज शिवून? आहो शिवून झाली ना.
माझ शिवून राहीली काय?
माझ शिवून राहीली कायं? हो हो तेच शिवतो मी काय म्हणाली पाच प्रश्नावर गेली. रूपा मी का म्हणाली पाच प्रश्न म्हंटलं ते दुसरे आहेत. अ पाच कनी फोन फ्रेंड आहे. पंधरा कनी पंधरा दुसरी आहेत त वीस वीस झालेले आहेत ते. पंधरा ते तसे पंधरा नई येत ते माय. मगं हो हाय ना. लय आहेत ते फक्त पंधरा दाखवलेले आहे. हो का? हम्म. केले का आता आले का ? आता डबल रिफ्रेश केला तेव्हा मी आता.
हवं काय?
हां. ते रिफ्रेश केल का म आता. माझा आवाज भी नाय येत बर बर. अव यात नाही, आता आवाजच येत नाही याच्यात. व्हय? अहं. कमी येते? हम्म.
राहुदे ठेव मग. ते झाला का चालू मग तेे? हव.
पाणी ठेव म.